हॅलो हॅलो हा कुठ आहेस
काय कराज बला आहे
हम्म काय जाणारणारतस म कावाला
हो जाणार तर बण आता कॅन्सल झाले
का रे
हा ते तो म्हणजे कसं आलं एक काम आलं ना अर्जंट त्यामुळं ते थोडं पप्पांसोबत जायचं होतं बाहेर मग ते थोडं त्यांच्या सोबत जाऊन आलो कि मग जाणार आता परत
हम्म काय कामान निमित्त जाणार आहेस का फिरायला जाणार आहेस काय
हा फिरायला म्हणूनच
फिरायला
हम्म फॅम इथ साताऱ्याकडे जाणार आहे फॅमिलीला घेऊन जाणार आहे
अलेली सोबत चाललायस वय किती दिवसासाठी चाललायस
तीन दिवस तुला कोणतं ठिकाण माहती आहे का रे तिथं चांगलं
हह आहेत तिथं खूप फिरण्यासारखे खूप आहेत फिरण्यासारखं वाईचा गणपती आहे परत महाबळेश्वर ते आणि तिथंच जवळ जवळ येते अजिंक्यतारा किल्ला वगैरे
तू जाऊन आलाय का तिथे
होय जाऊन आली मी तिथे बघण्यासारखं भरपूर काय काय
हा असं नको की फॅमिलीला घेऊन गेऊल्या नक च असं हे नको बरोबर आहे की नाही
नाही नाही हाय मस्त आहे तिकडं बघण्यासारखं पण भारी आहे तिकडं मग आपल्या इकडं पण गेला असता चालला असतं की तू इकड रत्नागिरी साईडच्या इकड पुढं गणपतीपुळे वगैरे
हा ते पण चालतय पण विचारलं पाहिजे ना घरी
हम् ते पण काय लईलाम नाही एवढं तर आपलं म्हणजे हे जरा साताारा जवळ पडतय आपल्याला खण हा तिकडे पण बघण्यासारखं भारी नेचर व्ह्यू आहे ना सगळ्या तथ
हा न सर तेच रे मग लई दिू झाला फिरायला गेल नव्हतं ना त्यामु सगळे च म्हणाली घरातली जाऊन ये मग तेच पॉईंट हे कुठला चांगलाच तुला म्हणून फोन लावलेलो काय पॉईंट सजेस्ट केला अस तर चांगलं रे
हम्म तिकडं आहे महाबळेश्वर त नाही बघण्यासर खरं आता पावसाळा चालू आहे त्यामुळे तिकडे जाऊन चालणार नाही तुला तेवढा विषय नाही जास्त
हा का मग आता जवळपास म्हणलास तर आता मी सातारा म्हणून मला चांगलं वाटलं कारण का किल्ल पण आहेतत रे तिकड
हा किल् ह सोड भरपूरच बघनगरतिथो
हा महाराजां मग तेच दिदी पण म्हणाल त किल्लं त बघायचं आहे नाही मग आपल्या साईडला इकडे कोल्हापूर साईडला पन््हाळा पण हाय जवळ जवळ होत र ते सकाळी गेलो
ते काय आपण रेग्युलर असं जाता जाता बघत ते पन्नास साठ किलोमीटर राहले हम्म मध्येकडं सात आला गेला अस त मग पुण्याला जरी गेलास तरी चालते तिथं लालमहल ते शेनिवारवाडा ते बघण्या काय सगळं मस्त आहे तु.
होय होय. तिकडं पुण्याकडं कायं.
हा पुण्यासाईडला तिकडं मिनी बालाजी वगैरे. परत मगं मोरगावचा गणपती.
म्हणजे एकंदरीत पॉइंट भरपूर आहेत पुण्याला.
एक हा भरपूर आहेत भरपूर आहेत, तर तुला किल्ले जरी बघायच म्हणलासं तरी देवा देवाची स्थळे बघायं म्हणलासं भरपूर ठिकाणं आहेत तिकडं.
हा म्हणजे तू जाऊन आलायसं काय सगळं तिकडं.
हो मी जाऊन आलोय की दोन तीन वेळा जाऊन आलोय सोड.
हा ते कुठला गणपती दगडूशेठ गणपती पण तिकडचं आहे का?
हा गणपती हा तेवढ - दगडूशेठ हलवाई गणपती तिकडेच आहे की तो पुण्यातच तो मेन पुण्यात येतोयं आणि तुला तिथं जेजुरी तेन पण येते नाही पुढं मगं.
हा जेजुरी पण लागला हा ते पण दर्शन घेता येतयं. नाही येता येता.
हम्म पाली वगैरे बनून येते तुला सगळं भक्त तिथे.
अरे अंदाजे व असं समजं पूर्ण आता आपल्याला सगळंच पॉईंट फिरायचं काय बजेट जाईल तिथं.
आपला तरी कसं तू गाडीनं जाणार का फोर व्हीलर न जाणार का असं ट्रेनन वगैरे.
आता एक आमच्यात आता तुला खरं सांगू पाच सहा सीटात तयार झाल्यात कायं. आता जर त्यांनी आता. मावशीला त्याने विचारलं तर मग आता हे मिनी ट्रॅव्हल ठरवायचे म्हणा लागलेत. काय तरी पण एक फॅमिलीचं बजेट सांग तू.
कशा माहिती काय तू जर ट्रॅ - ट्रॅव्हल्स किंवा पर्सनल जर गाडी घेऊन गेलास की नाही, तर तुला चांगलं जाईल. ते कारण कसं आहे तू ट्रेन- किंवा बसने गेला क शंभर वेळा बदला हा त्या त्रास येत्या आणि दग दग होत्या तुला परत तिथं. बसायला जागा मिळेल की नाही मिळेल तू रिझर्वेशन केलास तर ठीक आहे नाहीतर तू अचानक गेलास तर. नाही मिळणार तुला जागा उभारून जायला लागेल तुला असा विषय आहे. हा त्यामुळे तू पर्सनल गाडी करून गेलास तर एक नंबर होईल त्या- तसं बघायला गेलास तरी तू तीन दिवसाचं. हा तीन दिवसाच तरी म्हणला तरी एक एक जाईल की एक दहा बारा हजार रुपया पर्यंत अंदाजे जाईल.
हम्म हम्म एवढं बघं एवढं परवडतं पण रे. त्याच्या पुढे गेलो की कसं होणार ते.
हा आणि प पैसे जातेत त्याचा काही विषय नाही. पैसे जात्यात खरं हाल होत नाही नाही.
हा हा.
पैसे गेल्याला काय वाईटय खर आपल्याला जिथं पाहिजेल तिथं थांबता येतय मेन म्हणजे कसं हे ट्रेन. वगैरे किंवा बस म तू जिथं तुला पाहिजे तिथ थांबवता येत नाही ना.
मगं बरोबर आहे खरं माझ्या एक डोक्यात काय आलत माहिती कायं. अ आपण गोव्यालाच घेऊन गेलो तर घरतल्यासनी मस्तं पैकी एक रिझॉर्ट बुक.
अरे गोवा काय घरातल्यांना घेऊन फिरण्यासारखा पॉईंट आहे -
अरे तसं नाही रे मी कायं म्हणतोय एखाद्या इथं असं पॉईंट बघाय लांब जायचं नाही रे. दगदग सगळीकडे फिरत बसण्यापेक्षा असं एक रिसॉर्ट आहे म्हण- किंवा असं एक फार्म हाऊस म्हण बुक करून तेवढच घरातल्यांच एन्जॉयमेंट झालं पाहिजे एवढचं
आणि ते अरे ते फ्रेंड्स फ्रेंड्स वगैरे गेलास तरी चालतयं ते. फार्म हाऊस वगैरे किंवा रेस्टॉरंट वगैरे. घेऊन राहिलेलं. आमबा बिंबा जर गेला तरी ते चालत हा फ्रेंड वगैरे आता आता तू फॅमिली सोबत जातोस ना त्या टाइमिंगला कसं माहितीय काय तुला एका धार्मिक स्थळाला किंवा असं हिस्टॉरिकल प्लेस ला असं तुला त्या ठिकाणी जायला पाहिजे असं रिसॉर्ट वगैरे जाऊन तिथ तुला हे होणार नाही एन्जॉय होणार नाही तुला तिकड ह साईड ला गेलास तर तू चालेल सातार्या साईड ला किंवा रत्नागिरी साईड ला तुला बोलले तिकडे गणपतीपुळे वर परत मारलेश्वर ते आहे कि तिकड पण
हा का तर कसं वालं माता का प्रत्येका मनात वेगवेग या लाग आतादी म्हण दीदी म्हणाली ती सातारया ला जायचं पापा म्हणतेत इकडे कोकणात जाऊया कोकणात कसं तू जाऊन आलायस का कोकणात
तकडेन मस्त आहे बघण्यासारख गोवा गोवा म्हणत त्या तो फ्रेंड् सोबत गेला अस तर ते एक नंबर आहे ते तर फॅमिलीसोबत गेला की नाही होणार व्यवस्थित म्हणजे कम्फर्टेबल होणार नाय तुला पण
हा का मग कोकणात कस अर्ध्या आ पावसाळा पण चालू आहे ना
हा कोकणात एक नंबर आहे नेचर पण आहे खर तर तुला निसर्ग एक नंबर पिळते प आणि प एकदम हवामान ते ना असत भारी आहे ना तिथं असं मन प्रसन्न झाल्या का सारखं वाटते हा जेवणा तर काही प्रॉब्लेमच नाही सोड हा तिथं कस मासा ती मिळतात हा ते त्यामु ते काय तुम्हाला चालते
सगळीकडे जाऊन आलो खोळ्या कोकणातच गेल नाही त्यामुळे म्हणाल तो जरा
गेलाय तरर चालतय कोकणात बघ कोकणात मस्त आहे ब बघण्यासारखं दे भरपूर काय काय आहे तिकड तारकर्ली बिरकर्ली भरपूर तिकड पॉइंट आहेत ना
तारख मी गेलो नाही रे कुठे मला असं तूच सांग सजेस्ट कर आता चांगला आता तुला माहित आहे भरपूर प्रवास केलाय तो
मालवण आहे तारकर्ली आहे. परत आणि तथलं बघायला गेलं अस तर वासोटाय
वसोटा आहे
ह परत गणपतीपुळे आहे. मारलेश्वर आहे हा ते बी बीच आहे सगळं तुला बीच साईडच मिळणार ते हा असं खरं नेचर पण आहे तिथे भरपूर वासुडाला किल्ला पण आहे सिंधुदुर्ग आहे सिंधुदुर्ग ला हा मिळणार टी करायला मिळणार तुला आणि सिंधुदुर्गला तुला कस किल्ला पण बघता येते ना मध्ये पाण्या किल्ला येतो समुद्राच्या म किल्ला आहे तो बरोबर हा आणि तिथं हे मग काय ते आपलं फिश पार्क पण आवडते काहीत हा म्हणजे माशांचं तिथं संग्र म्हणजे काय म्हणतात त्याला आपलं संग्रहालय रे प्रणी संग्रहालय जस असते हा म्युझियम हा तसं माशांच ते पण आहे तिथ हा ते पण तुला सगळं तिथ बघायला मिळेल तथो काय विषयी नाही.
सगळं मस्त एन्जॉयमेंट होईल ना
किरकोळ तिकीड आहे शंभर रुपये तिकीट असेल त्याला अगर तिथं बघितल्यावर तुला माशाच्या प्रत्य प्रत्येक प्रकारच्या जाती कुठल्या काय असतात सगळं तिथं बघून जाईल तुला मिळे मिळून जाईल
हा म्हणजे छान अनुभवला ना कोकणात.
हा एक नंबर एक नंबर फिरण्यासारखा मस्त आहे तिकडं. इकडे तू मित्र म्हणते इकडं तू ह्याच्या्या इकडे जाण्यापेक्षा कणी सातारा, पुणे वगैरे त्यापेक्षा इकडे गेलेलेच भारी.
बर आणि मला चांगलं दोन, तीन दिवस फिरायचाय मस्त, फ्रेश व्हायचाय.
हा तेच आणि कशा आहे तिकडं तिकड कसं डेव्हलपमेंट जास्त आहे आपल्या डला सातारा तेन साईड ला म्हणजे हा. त्या साईड ला कसं जास्त न नेचरच जास्त आहे ना. त्यामुळे तुला तिथ मन प्रसन्न ह नाही. मन तुझ तिथं प्रश्न होऊन राहील पॉल्युशन वगैरे काय नाही रे.
हा हा.
त्या साईटला.
सगळं खेडेगाव असणार अणि.
खेडेगाव आहेत. त्यामुळे सगळं तुला एक नंबर नेचर वगैरे मिळेल सगळं. त्या साइड ला कसं आहे तुला सगळं ढग परत प्रदूषण गर्दी, गोंगाट, आवाज. ह्या साईड ला तुला सातारा साताऱ्याला मिळणार. खरं इकडं कोकणात तसं नाही, तुला शांत निसर्गरम्य वातावरणात तुला सगळं फिरायला मिळणार. मस्त पैकी.
हा. मग काय करतो एकदा चर्चा करतो आता घरातल्या संग मग तुला पण सांगतो, जर तुला या मिळाल तर तू पण ये आमच्या संग.
हम्म. मग तू वॉटर ऍक्टिव्हटीज करणार असलास, तर वॉटर ऍक्टिव्हिटीज करणार अस दोन, तीन दिवसासाठी जरा लांब जातोस का बघ दांडेलीला जातोस काय बघ? दांडडेलीला मस्त आहे.
हा ते आहे का ऐकलय रे भरपूर खरच जायला नाही तिथ.
हा. तिथं कसं रिव्हर राफ्टिंग तेन वगैरे सगळं तुला करता येते आणि त्यांचे काय पॅकेज असतात. किरकोळ पॅकेज असतात काय तर बाराशे रुपये काय तर पॅकेज असते वाटत.
हा हा. म्हणजे तू एक एकंदरीत सगळे फिरून आलईस म्हण
अ ते कसं आमच आम आमच भाऊजीचे ट्रॅव्हल एजन्सी असल्यामुळे ते मला ते येत झालय ने. मला सगळी माहिती असल्या प्रकारे एका प्रका
अरे मग तुझ्या भाऊजीसनी विचारणा गाडी कुठली मिळते काय अस.
आमची आहे कि म तशी गाडी तुला पाहायला असेल ट्रॅव्हल आहे. माझी मिनी ट्रॅव्हलर आहे, एकवीस सीटर आहे, चौदा सीटर आहे परत तवेरा आहे.
हा मग मावशी त्यांना पण तयार करतो, तुझी पण फॅमिली येते का बघ की मग सगळीच जाऊया.
हम्म. चालते की मग विचारतो घे मी पण. कारण खरं आता मला कसं आहे ज मला आता काम चालू आहेेत रे आता मे महिना झाला आता जस्ट. सुट्ट्या वगैरे संपल्या पोरंजा वगैरे शाळा चालू झाल्यात.
भाचा भाची तेन आल्यात जायच म्हणाल तो तीन दिवसांनी का होतय सांग?
ते पण आहे सोड बघतो मी तरी विचारतो कारण आमची दिदी पण येणार आहे दोन, तीन दिवसात इकड सुट्टीला.
मग तेच घरातली जरा रिम्यू होत्या रे व भर खुळ्या सगळं काम बीम हे करून तेन की हे मर्दा घरातली आपण कसं फिरतच असतो रे.
हो. आप आपल्याला काय बा आपण बाहेर असल्यामुळ पोर त्यामुळे आपल्याला वेडीला घरात बसून बसून पण वैताग
मम्मी दिदी त्यांना फिरायला मिळत नाही नाही ते विचार केेलो काल मी पप्पाचं अन माझं बोलणं झालं जरा एकंदरीत विषय निघलाय तर जाऊया म्हंटल. होण्य.
तरी पप्पांनां विचारून घे की बजेट किती पतर आहे काय म्हणजे तसं तुला पूर्ण परफेक्ट प्लॅन सांगतो ना मी कुठं जायचं काय करायचं.
हा हा.
तरी अंदाजे बजेट किती असेल तुमच्या पप्पांचं तुला काय वाटतय?
एक दहा हजार पर्यंत.
दहा हजार रुपये पर्यंत होय मग तुला इथल्या इथं जवळच्या जवळच जायला पाहिजे मग
जवळचं जवळ जाऊया रे आपण कोकणात जायचं बघ फक्त एवढं म्हण खरं आता मला ती कॅन्सल करतो सातारा बितारा पुणे बिने मी डोक्यातनं आता माया गेलय.
चालेल तिकडं इकडं कोकणातच फिरायला.